हा अंजली
हा ऐकू आले काय हा मस्त तू् मस्त तुझ कस चाललंय लायब्ररी काय म्हणत्या
काय नाही बघ तिकडेच आता बसले स्टडी करत
आले आले ते जवळ आले
होय आलं आलं आता थोडे दिवस बाकी
थोड्या दिवसान आम्ही स्टेटस लावणार म रस्ते काँग्रेज ान सिलेक्टेड फॉर कुठं
कुठं कुठं एमपीएससी यूपीएससी निघाल ती निघलं
हम्म
बाकी काय म्हणतेस झालंय बघ तुझ
नाही आता पुढं काय मणत ते कंटिन्यू् ठेवणार आहेस की एमसीए च कॉलेज जॉईन करणार आहेस
नाही अजून कोणती सीट तर दिली नाहीये परवा सर भेट ले एओढत होते मॅनेजमेंट कोर्टात न बघ म्हणजे ए प्लस पडलेलीत ना चांगलं पर्सेंटेज आहे का चला हे करायलाच मिळते सगायचं तुझं कस
माझं पण बघू की आता मेरिट किती लागत क अपराऊंड आले की बघ सुरू करणार मी पण इथं काय नाही बघणार ते आयटीला तर नाही भेटत बघू आता पुण्याला घ्यायचं म्हणाले
कारण एज्युकेशन चांगलं प्लेसमेंट सासाठी त्यां
हा हा तेचगं बाहेर पडल्याशिवाय एकदा होत नाही ना
ब आणि चांगलं कॉलेज अस आपलं तर प्लेसमेंट चांगलं आहे
हम्म
काय मही का होत नाही आपण बघितल विषय नाही होय आणि पुढ माग बी बघा पाहिजे कि पेमेंट चांगलं भेटाय पाहिजे
ह आणि इथं काय एवढं काय भेटत नाही बाहेर गेल्याशिवाय कळत नाही का सगळं
इकडे एवढा हिथलं लोकलच्याच कंपनी येणार ग बाहेर कस पुण्याला जरी अस तुही बँंगलोरीकडच्या तिकडच्या कंपनी येऊ शकतात
हम्म
आणि ऍडव्हान्स टीचिंग असणार आहे तिकडं आपल्या इकडं कुठलं काय टीचिंग आहे टीचिंग
ह थांबा एक मिनटं
हां
हा काम क आले मी लै तहान लागलेली आहे
होय काय घरातली कामं बी कराय पहिगट
ह घरात असल्या मम्मी कोणत्या वेळी काम करायचं
ते नाही काय परंपरा आपला इतिहास आहे घरातली सुट्टी असली की आपल्याला काम करा लाला
हो कॉलेजला गेलं की निवांत असत यास कॉलेजवरण जे
असले की नुसत यायचा अभ्यास करायचा जाईल ज
हम्म हम्
उन्हाळ्या सुट्टी कशी गेली मग
हाय बाई कुठं गेलो नाही अजून सुट्टीला.
कागं
थांबता मी करतो तुला कॉल हा काय
हा त का